काय झालं?
काय माहिती, मी आत बोलायला लागलोय बघतोय तर, काय फोन कट झालेला आहे.
मी पण हँलो हँलो! करालोय म्हणलं शाईचं काय झालं?
रिप्लाय का देईना मग, बघतोय तर काय कॉलच कट. आणि आपल्या साईडला कसं नॉर्मल कॉलला पण अ अटोमॅटिक कट झालं की, आवाज येतो ना.
होय, ह्याला काय आवाज येत नाही.
हा, खरं असं कसं काय हे?
नाही नाही तर मी, आता ऐकल नसते ना मी बोलतच असते.
मी मी म्हणालं हॅलो हॅलो हाय रज
होद र कार या कर या नव बारी कार या
तुम्ही ते वन वनक्षेत्राला सांगितलं नाही काय ग
नाहीय ग एसेच
तेच किती बिबट्या दिसला ते
हा जे सांगितलं की कोणत सांगितलं पण शेवटी का स मातीे का तेेट म्हटलं ते असणार असणार त्यांचच ते घर आहे म्हटल्यावर हम्म
असणार ग खरं आता लहान परत येन पण असतात नाही खेळत
हो नाही नाही लहान पोरातना असेल ना बाहेर नाही एक बाहेर नाही बा कर. आणि बाहेर जर जायचं असेल ना असं गावल्या ते गाडी ते न असतात नाही तर वड वर जात. म्हणजे रात्रीशिवाेला दिसल होय होय. ते तर आहेच रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात ते जास्त कारण. कसं असते की अ वर्दळ नसतय ना.
नसत हवा आणि त्याने पण आपल्याला काबरलं असतात.
होय आपल्यान घाबरत असत ना ते.
हो एवढी माणसं म्हणल्या नंतर त्याने आपल्याला थांबत त्या आता आणि आपण त्यांना.
हा पण हे सांगू वाघ सोडून बिबट्या ते काय आपल्याला घाबर. त्यावर एकट अटॅक मग काय.
के कोन नसल्यावरच करतात त्यांनी.
होय.
असं भीड मध्ये केल्याला कव ऐकलो नाही मी.
नाही नाही जे आता चाललं तसं मेन रोड आहे आणि कोण अस एक एक माणूस चालला तेव्हा करणार हा त्यांना कारण त्यांना पण भीती असते ना मी झा अक केलं तर आपल्या पण हे करतील तसच अस.
आता मला सांगू मी आता मिस करायला म्हणज कॉलेज पीसीच.
काय कलायचं आता.
आपण सुकेला फेर वेला नाही लास्ट. सेंडपला गेलो ना आपण त.
नाही तर काय आज खरंच आ असं वाटाले जायला पाहिजे नाही.
हा.
काय दि मी हा प. ऍक्च्युली काय झालं ते पैसे घेणार होते आपल्याकण घेतली. असज वा माझ झालं की. आपणच आपल्या ज करायचं हा अस विचार.
पैसे द्यायला पण काही प्रॉब्लेम नव्हता ग खरं ऑलरेडी आपलं खर्च ल झालं. ता.
होय कसं झालं माहिती काय प्रोजेक्टच असइनमेंटच.
हा.
चालूच होत ना ते.
ते पण होतं आणि प्रिंटा पण आपणच काढायच्या होत.
हो इ तर कॉलेजिक असेल तर काही वाटत नाही ग. तसे जर्नल चे पैसे घेतले तस नाहीनी त प्रिंट काढायला का प्रॉब्लेम आहे.
सगळच सगळं त्यामुळं.
आणि पेजेस तर आपले. जल पजस आप पै देऊन मग तुमच फक्त. फक्त मशीनचच म्हणजे मशीन फक्त हे करायचं आहे ना. वापरा्याच्या मस्ू कुठं का.
हो का झालंता थँक यू.
ह. आपण घ्यावं टेन म्हणजे नाही काश. आपलं पण काढलेलं परवत.
भारी म्हणजे तेवढंच ग कुठे जाय लागत नाही.
ह.
ते ते दुकान शोधा ते करा जाताना कोणी कध असेल ते ह. हम्.
हॅलो.
ह् ह.
आवाज एकदमच कमी झाला ग.
हवस आता बघ.
हा चालेल.
हा म्. बोललता बोललता मे्या सहळू बोले भतेे
हो य तेच झाली आजशी काय गुणगुण आल्या का काय?
हा.
गुणगुना लागलं अस काय असं वाटलं मला.
होत मी विचार करायला त्यानंतर काय करायचं.
हम्म आता ते दंत ठात आवो काम येतात समोर आपोआप काम येतात समोर
काम येतात पण जातात पण लगेच होतात पण ना गं काम मला असले खर्च म मला भांडी घायला लावडत धुण न मी भांड्या
मला मला दोन्ही पण आवडते पण असं बसून असं.
मता भांडी कधी अवस्थे मा आहे का सगळं खरख पण काढल्यावर
नाहीध तुला सांगू जहाज भांधे घास नव्हत. ते ल लोण्याचं नाही दयाचं नाही दुधाचं नाही. तुपाच बांध असते ना करफ नाही.
मग स्वच्छ करायचंधी मग धुवायचं पाण्यान स्वच्छ करायचं आधी
हा पण आपल्या हाताला चिकट लागली होते ना तिलकट तिलकट जाता जात नाही.
काय करायच तू सासरे गेल्यावर असं कोण म्हणणार नाही तुला?
बायला होणार.
ह असं मी पण म्हणते.
हो. हा बघ तरच असं बघायचं की हे सगळ्या आपल्यात आता इथ लिहायला पाहिजे हा. नाही एक वेळसस सांगू धुण्याला, भांड्याला एक वेळ ताई लावून चालतं, पण जेवणाला कुठ लावायचं?
नाही बाई चांगलं करत.
चांगलं करत नाही अस करत्यात. चव असतिया ना टेस्ट, ती आपल्याच हाताची भारी असतीया नंतर ना आपण जे करतो, आपण जे जेवण करतो. ते आपल्या हेज्यात असत आणि आव हे एकेकदा म्हणतो बा आपण हे चांगलच झाल नाही आहे. तस असतय मूडवर असतं आपलं, करण्याचं पण ते जात त्यात असं म्हणत्यात आधीची बा बायका म्हणायची. हा आ. हं. एकेकदा अस वाटतय, तुझ्या घरी कोण हाय का नाही आवाजच येत नाही कोणाचा?
आमच्या घरात आता कोण नाही बघ.
हम्म सगळे स्कूल ला गेले असतील.
स्कूलला कुठं काय? बाहेर गेल्यात
हम्म हम् कार्य ओपन क कर. ती खर्च पण झाली म्हणजे आपण बसलो होतो ना अ लॅपटॉप द्या हा ते काय ते भाड्याने दिलंय ना तुम्ही
होय.
मिळालं काय कोण?
व्हय आलेत की ते
हम्् थांबला होता.
खर मला आज अस तुमच कस हाय ते तसं आवडत.
हा.
जुनं घर आवडतय ग आसं.
जुन होय भारी वाटतय जुन घर.
बर आणि ते बेसिनपेक्षा बाहेरच बसून भांडी घासलेल भारी वाटतय.
होय भारी वाटतय. तेच म्हणालोय येेतीस काय? ते म्हणाले येेतीस का?
ये म्हणतेस.
ये त्यात जाऊ आपण मस्तपैकी हम् यायचंच.
तुमच्या इथं साप तेन पण बघायला मिळत असतील नाय ग.
आता असतात पण आता हली आमच्या इथ लई नाही, पण आसतात ते शेतातच
एवढं नाही पण आता भरपूर क प्रमाण कमी आलय. पण शेतात आहेत आता मग मॅ बॅक साईड ला हे हाय ग. कट्याच्या बॅक साइडला ना ओढा आहे खाली हम्म.
तिथं असतील मग
हा तिथच आत
तुमच्या बाबांना सवय असेल नाही साप धरायची.
भाय नाही नाही धरत ते.
नाही.
बोलवत्यातस हा.
खरं बऱ्याच माणसा ना आसत्या
असत असतात नाही कसे. त तर पोळ्यांना पण सगळ्या म्हणते अ. शपाल्या धरायचं मन काकायचं असत.
अस् धन्यवाद.
हम.
गावाकडे काय भरपूर लोक असते.
भरपूर लोक हा. ते आणि तर कसं खेळबळत ठतं त्यामुळे काय. विचार करता इथे एकच. कॉलेज आहे इथ प ब दुकमचा रह बीए दुकॉम रह. बाकी इले सततूड बांबोड. आणि जे जांगलं पाहिजेल असेल ना तर ते आहेत वागण्या. बरुली कोल्हापूर पुणे. ह. हम्. नाही लहला कोणीच नाही.
हा.
आमचा इथे लहानणीला कोणच नाही..
होय.
जे जे होते आपल्या वेयाची होती ना ते सगळं झालं तर त्यांचे लग्न पण झाले.. बर ये एकदमच लांब कोणीच नाही.. आपल्या एक एकदास त्या आधीचच को.. विकास काय भार शेतात जायचं..
आणि आपल्यासाठीला काय कि खेळायचं त्या ना गं.. बिल्डिंगच ना..
हब.
हम्म. इथली लँग्वेज आणि आपल्या सच लँग्वेज भ..
बरं का आहे तुमच्याकडची तिकडचे कोकण सारखे असतील ना..
हो कोकण पा..
मच्छी ते ना असेल की तुमच्यात खातय सगळे..
ल. तथ पला सरीूर म्हणून आहे तिथं माहिती सर बांबोली मध्ये.. अंतात हा म्हणजे आम्ही खातो इथं खातात की आर्या दादा.. फक्त बाबा सोडून..
का?.
आणिख एकडं त्यां.
त करतात काय आणतात करतात पण खा नाही. चाल नाही ते आता हे असते ना संत आपलं हिंच करतात ते साईबाबांचं.
तो.
होते मी कोणची परत करते.
हा हा.
हम्म.